मय हॅलो आवाज य आहे काय? हम्म काय जेवलीस?
नाही आजून. तुम्ही?
चपाती बनवते बघ. आता चपाती, होय जरासं आवराआवरी करते. आता गरज नाही फक्त चपाचेच राहिल्यात बनवायचे आता बनवलं की मग जेवायचं‌.
हा आता पावसाळ्यात गरमा-गरम खायला जरा बरं वाटतय.
पडलता तेव्हा पोहे खाऊ वाटत होते मग पोहे बनवले.
हम्म, हम्म.
मग सात वाजता पोहे खाल्ले तर ग. हम्म. मग, तुमचं जेवण आवरलं की नाही?
आमचं जेवण वगैरे झालंय फक्त जेवायचं तेवढं राहिलय आता हम्म. नऊ- सव्वानऊला.
हम्म, हम्म.
हम्, लवकर नसतय रोजच सगळे एकत्र बसून जेवतोय नयी.
रोज, कोणता सब्जेक्ट शिकवतेस मग?
अ, इंग्लिश.
हा, हा इंग्लिश शिकवतेस काय.
हम्म.
म्हणजे कोणत्या स्टँडर्ड पर्यंत शिकवतेस?
फर्स्ट टू फोर्थ.
हम्म, हम्म भारी हाय. कसा अनु, अनुभव कसा वाटत टीचर हुन.
अनुभव काय, आहे की व्यवस्थित शिक्षक आता काय एवढं शिकवायचं मुलांना सांगायचं. समजून. त्यांच्यात दिवस कसा जातोय कळत नाही. हा तेच कि दिवस, त्यांच्याच ते रविवारचा एक दिवस क कधी जाईन असं होतय. त्यांच्या त्या गो काय गोंगाटात त्यांचा आवाज तो सारख टीचर, टीचर म्हणून पाठीमागे त्यातच, लिहून द्या म्हणत्यात त्यांच ते दिवसभराच रुटीन त्यचंच सवय झालेल असतय. एक दिवस नाही गेले तर ते गमत नाही. त्यांचा आवाज कानावर पडत्यात ती बारकी, बारकी असत्यात, पहिली तर चौथी म्हणजे तिसरी चौथीची मोठी असत्यात सोड. फक्त पहिली, दुसरीचच की जरा बारकी -बारखी.
लहानांचा लळा लगायच लागतेय ग.
हम्म होय. मग ते एक वर्षाच्या एक्सपिरियन्स साठी दिलंत हो त्यांनी.
हम्म, हम्म.
स्पेशल काय नाही, सगळं आईनच केलंय घरात.
तेच बेबी काय बनवलय.
चपाती केली, अ काय ते वड्या केल्या ह्याची बेसनपीठाच्या.
म्हणजे आळुच्या?
नाही, नाही बेस
हा, हा, हा म्हणजे झुणक्याच्या वड्या.
हा. आणि परत आ, डाळीची आमटी केलीया. पप्पांना भाकरी लागतात म्हणन भाकरी केल्या भात घातली दुध तापवलीया.
हम्म, हम्म म्हणजे पप्पा चपाती खातच नाहीत काय?
नाही, आमच पप्पा अजिबात चपातीच खात नाहीत. त्यांना किती पण काय पण करू दे, भाकरी करायलाच लागते.
मग आता पनीर वगैरे केलं तर,
पनीर ते तर काय खातच नाहीत आमचं पप्पा आमच्या पप्पांना दूध, थोडस नकळत एक पोह्याचा चमचा अस तेवढा जरी त्यांना भाजी घातलीस तरी सफिशंट असते त्यांच्यात. ताटाला त्याच्यानंतर,
पनीर तेन का खात नाहीत? प्रोटीन मिळतेय ना त्यातनं
नाही म्हणजे असं खात्यात, पण एवढं नाही. त्या जरा जराच तेवढेच जरा जरा लावून खायचे सगळ्याला जास्त नाही. आपलं नॉनव्हेज तेन असतय ते पण,
हम् हम्.
नाही अजिबात तेवढंच दोन एक फोड घ्यायची ते आणि तेवढंच शेवटपर्यंत एक दीड भाकरी तेवढ्याच खायची.
हम्म हम्म.
आधीपासून त्यांना सवय आहे ते असं आणि त्यांचं जेवण ते कसं टायमा टायमाला असतय. कधीमधी त्यांनी काय खात नाहीत.
हम्म हम्.
खरं त्याच्यामुळे आमच्या पप्पांचं शरीर तंदुरुस्त चांगला आहे आमच्या पप्पांना काय, अजिबात काय नसतय.
त्यात महागाई बघिततेच ना केवढी झालीय! आता सगळं महाग महाग झालेय बाई पनीर. ते सगळं महाग झालय. असं वाटतालेय सगळे जन म्हणजे, अ ह्याला बीजेपीला बीजेपीला मोदी मोदी करत होते. पण मोदीनं आता बरोबर वाट लावलीय असं वाटायला लागलय सगळ्यासनी. सगळे महागाई झाले जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा इतकं काय, अ महागाई नव्हती ग सामान्य माणस त्यांना पण परवडण्यासारखं सगळं होतं. आता याच्या मध्ये सगळी सामान्य लोकच अडकाय लागलेत.
हो होय आणि लय महाग झालंय ग, एसटीचं तिकीट सुद्धा आता वाढलंय.
हा बघ ना आणि उगंच म्हणतात महिलांना अर्ध तिकीट, अर्ध तिकट. तिकट आता त्या अर्ध्या तिकीटसाठी आणि अडीचशे रुपये भरून कार्ड काढायला लागालय.
ते कार्ड पण बंद केलीत.
ते व्ही? आत्ता तर काढाय लावल्यात की, नाही ग आत्ता आणि नवीन काढल्यात बघ.
होय काय? नाहीतर बंद केलतं म्हणं बाई
नाही नाही आत्तानी नवीन सुरू केल्यात. काढायला आपलं आधार कार्ड सारखं ए एसटीच छोटसचं कार्ड आहे ते. ते महिलांनी काढलं तर ते काहीतर तीन, चार, तीन ते पाच वर्ष काहीत व्हॅलिडेडेट आहे. असाय. मग ते काढल्यावर मग हाफ तिकीट.
हाफ तिकीट म्हणजे काय सांग जाताना काहीतरी बहुतेक म्हणजे येताना किंवा जाताना एकदा तिकीट काढायचं आणि एकदा ते दाखवायच असं काहीतरी आहे आणि त्याच शंभर रुपयाच हा होय त्यांन बरोबर एक
नगव जेवढ्या मुली म्हणजे शालेय मुलींना सगळ्यांना फ्रीच केलंय त्यांना. येता जाता फ्री केले सगळे बसेस ते
व्हय केल्यात की ऐकलं कि ते आणि आमच्या तिथं बघा बायकांच्या सगळ्यांच्याकडनच काढा लागल्यात आणि काय वाढलं नाही सांग ब सगळी सगळी महागाई वाढली. होय बस वेळेला तर आमच्या गावाला तर अजिबात नसते शिवाद येतात बायका तर
हॅलो हॅलो
ह
हॅलो हा हा आवाज मध्येच कट झालता आवाज यालाय काय?
यायलाय ग यायलाय तुझा क्लिअर यायलाय आवाज मला
हम्म हम्म
हम्म
तेच सगळं अवघड झालंय बाई. सगळे बिचारे सामान्य माणसात चालले ते होय. नऊशे नऊशे साठ झाल्या ते तर वरचे चाळीस कशाला ठेवल्यात.
होयच की काय उपयोग नाही त्या मोदीला वोट करून आणि हे करून सगळ कळ महागाई सगळं म ते वळ कि ते दीड हजारचं पण आमीस दाखवलं लाडक्या बहिणीचं काय आहे ते दीड हजार देण्यापेक्षा हे
आणि सगळं म्हणजे एकेकांचे जे खरोखर म्हणजे बाबा श्रीमंत आहे. ते तशांचे सुरू हाय आणि एके गरीब लोकांच पडल्यात बंद.
हम् मग याला काय अर्थ आहे सांग आता.
हा
असून नसल्यासारखं.
म ज्याला खरोखर त्याची गरज आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचत होत. तसल्यांच तसल्यांना मिळना झाले. म्हणजे खरोखर पैसे वान हाय त्याला भेटायला लागले.
होयच की, नेमकं काय करायला त्यांनाच माहीत की
हम्म ते पण आपलाच पैसा दुसरं काय महागाई वाढवून वसुली.
ते कुठलं देणार आहे.
हम्म पदारचे थोडेच देणार आहे. आणि एक कसं आहे पैशावालांना म्हणजे असं कोण विचारत नाही. जास्त काय जरी झालं म्हण कुठ आपलं पण ह्याच असू दे आपलं कोर्टाचं म्हण कसल पण असू दे. टॅक्सच ते सगळ्या सामान्य माणसांना लागू हाय सगळं.
होयच कि होय सगळं सामान्य माणसांना ते मात्र बरोबर आहे.
त्यांचे सगळे झाकले जातात गुन्ह्या गारी. आणि एखाद्याला या सामान्य माणसाने एवढ्याचते ते.
नाही पण एवढी पण महागाई करू नये की सामान्य माणसाला सर्वाइव्ह करताना त्रास व्हावा.
असं सरकार आहे म्हणून काय करण कधी पण करतात म्हणतील तेव्हा.
होय की. आता सहज किराणमालाच्या दुकानात काही जरी आणायला गेलीस तरी शंभर रुपये घेतल्यावर एक -दोन वस्तू दिसतात फक्त त्यात
आणि काय ग.. पै ते.. म्हणजे कुठे गेलेच समजत नाहीत ग एवढे पैसे फास्ट चाललेत. आणि बाजार तर काय हातावर म्हण्या इतका पिशवी पण भरत नाही़
होय की बाजार होय आपल्या आठवड्याचा बाजार सुद्धा अडीचशे -तीनशे रुपयाचा बाजार तो बॅगतन नाही दिसत नाही.
काही गोष्टी खाताना, घेताना विचार करून घ्यायचा खायच की नाही. असं व्हायलय माणसांचं.
होयच की आणि काय करण्या सां की सर्वसामान्य माणस की ती अ.. काटकसर करून- करून तर किती कशात -कशात करणार आहे.
आणि किती तरी पोट मारणार, मन मारणार ग..
होयच की, हा.. आयुष्यात माणूस एकदाच येतोय त्यानं पण लाईफ त्याची लाईफ जगलीच पाहिजे की, सगळं मन मारून जगाल्यावर मग जगणार काय याचा विचार फक्त.. खरं सरकारन करायला पाहिजे. आपण किती पत कितीही गोष्टी पुढं न्यायलोय.
तेच की.. सगळ्यांना सोबत घेऊन चाललंय काय समान नागरिक कायदा.... काय नाहीच, तसाच म्हणायला आहे बघ समान नागरिक कायदा.. सगळं समान कोण काय नाही, उच्च ते उच्च आणि सगळे व.. असशी खाल हा.. तशीच झालंय आणि कस झालंय जी सर्वच मानेत त्यांच्यात आणि हे व्हायलेत. घट व्हायल्यात म्हणजे त्यांच्यात काही सुधारणा होईना आपण जे उच्च आहेत ते चालल्यात वरच.
ते आणि जरा पुढं -पुढ चाललेत, जी खरंच खाली आहेत. त्यांना वर आणायचं सोडून आता बघ की टी. ई नेटच पेपर फुटली, काय करायचं ती पोरं किती पोरं मृत्युमुखी पडलीत, त्या आई -बाबानी काय करायच सांग की? मग बघ की हे सरकार सरकारला एवढं सुद्धा शिक्षणाबाबतीत शिक्षणाच्या हक्कासाठी देशातील लढाय लागलय.
ह्.. नाही ते नाही... नाही ते इतर ह्याला चालतयं. दुसरं काय पण केलं त्याच्यावर ऍक्ट घेता येत नाही, तेव्हा.. तेव्हा ह्याना ऑर्डर येत नाही. आता चाललं बरोबर वरन
हा.. वरणं ऑर्डर आले बघ कि नाही ते आंदोलनाला बसतात नाही ते फालतू करतात ते बी त्यांना चालतंय.
हा मच्छा तुला मी दोन मिनिटात करते ह परत कॉल.
चालतंय- चालतंय
हा.. आ...